हॅलो
हा मग इडलीला कस करताय.
ईडलीला पण मग मी तसंच बन तांदूळ भिजत घालतात फक्त इनोव दनाही म
मेथी सुद्धा घालतोय पोहे सुद्धा घालतोय खरं इनो वापरत नाही मग ते इनो ने लई फेसाळते मग ते हम्म सोडा घालते त्यात मग
हम्म हम्म
आणि आपल्याला मग गऱ्याच करू तेव्हा
हा घपण करायच
हम्म हा ताकद भिजवून तास अर्धा तास आधी ताकद भिजव काय आणि मग हेच के कांदा टोमॅटो मिरची असं खरडा करून झाल.
त्यात घालता येत ते? हम्म- आम्ही फक्त सोडा, जिरं आणि ओवा घालते.
नाही जरा कांदा असे तेल जरा घालून कि नी त्यात कांदा ल त्यातच जिरं कांदा असं तेन घालून का नी भाजून घालतोय जरा चव येती दादांना आपल्याला---हं - म्हणजे? जरा असं वेगळ्या पद्धतीतल तिखट लागत ते मसला तस. नाही गेली तरी पण चालते. करतोय सोडा हं - चटणी काय म?
हा- चटणीला काय काय वापर रता
खोबरं, कोथमिर, मिरची असं- मिक्सर लावते फुटाण्याची डाळ आणि मग असं -बा बारीक करून घेतलं का नाही त्यात असं तेल जिरं मोहरी घालत आणि त्याची फोडणीकनी त्याच्यावर ओत- ते निस्ता
हा हा-हा-हा नाय हे शेंगदाण पण घालतय का त्याला?
नाही. नाही. मी शेंगदाणे घालीत नाही फुटाने डाळ घालते. कचकच लागतय असं- फुटाणे डाळ कशी बारीक होते पूर्ण वाट
हा.
असं ना पातळ मिडीयम असे लई पातळ बी नाही लई घट्ट बी नाही. लई बी घट केलं खायला येत नाही ना. असं मग जरा अशी मीडियम केली की चांगलं लागतंय
हा
मग कधी-कधी तर मग आपल्या अशी डाळीची आमटी करते शेवगे शेंगालावून ती मस्त लागते त्या
आप्पे संग व्हय?
ते कसं कांदा वगैरे मी त्यातच घालते ना मग
आमटीचा आमटीत कसं आमटी कसं म्हणजे आपण सिम्पल करतोय अशीस ना
हा सिम्पल अशीस की डाळ शिजत घालता नंतर टॅमॅटो चटणी, मिरची वगैरे घालतोय. अहो थोडा शिजवून घेत तो आणि नंतर न मग लसूनाची फोडणी देतोय नुस्ती.
हा हा.
मी पहिलाच डाळ शिजत घाल त्या नुसत्या चटणी, मीठ आणि मिरची घालतोय. टमॅटो नंतर मग काय जिर मोहरीच कडी तान जरा उगच तिकटला कमी जास्त झाले तर जरा ची
फोण्या आणि हा हा.
तेवढीच बाई, सगळया शेंगा मग मी डाळीत शिजवत नाही साईटला शिजवून घेते. का ते गिर होत्या नाही की.
हां ती लगेच शिजते. .
हो यावर ते गिर होतय लगेच.
हां.
हां हां.
तिथंच असेल की खाली.
नो हॅलो आ हां.
काय नाय बघा. नको त्या काकी कावत्यात. शिव बोलतो म्हण तू ही बोलत नाही कट करतोय आणि युट्युब उघडून बघत बसतय. .
कोणा संघ बोलतो म्हणते ते
च्या संग होय हा हा. ए थांब थांब देतो थांब. देतो थांब हा कर. तसर उठ आणि काय?
काय नाही बघा आवरलंय जेवण आता. येथील सगळी जेवायच. नाहीत येत अजून आलेले. तेनी वेळाने येत्यात. नमस्ते.
हा हा.
मग? तुमच्यात काय सगळी घरातच असतात. आता जेवलते चालतेय.
होय नाही अजून हे यायचं कि आमचं भाऊजी.
दीर हाईत होय हा. हा लग्न झालंय त्यांचं.
नाही नाही, अजून बघायला लागलोय.
हां हां.
मग तिनी यायला आठ साडेआठ वाजता. तिने त्यांनी आल्यावर जेवते.
चांगते कि. मम्मी ते तुमची? र बर हम ह. आणि काय म पिल्लू.
काय म्हंटलं.
आणि काय म्हवा
बरं.
हम्म हम्.
दीदी काय करल्यात.
दिदी आहेाय बाहे माहिती भरत बसल्या.
ह ह
तिला ते जरा हे ज हे झाले हो वेळ झाल्यामुळे. ते आल्यापासून त्यातच आहे. काय जादा काम चांगलं आता.
हम्म हम्.
हम्म घरात बसल्या.
हम्म.
काही प्रॉब्लेम येत असेल नाय, सख्या बहिणी सख्या जावा त्यामुळ. हा तेच एकमेकला समजून बाहेरच असल्या पण समजून घ
समजून घेत नाही बा, नाही तस आमच्या दुघीत असलं की, मग कोण बाहेर गेलं कोण अस. काय न
हा तू कराल्यास असत. तू बस म कर
हा असं काय नाही नाही नाही तसं काय? कोण काय पडेल ते कोणत करत कोण काय पडेल ते करायचं आणि व्हायचं रे का म अस. म ती बसल्या मही काय करूनय तर मी बसलय ती का. करू असं आमच्यात कधी नाही हा. ते बाहेयरचंच म चालत. काय ना मग ते घरातलं एक किटकिट असते.
वाहिली राहायचं हे ते चालू.
होय मग कुटुंब वेगळं लगेच नसतय. ते ख काय म्हणतात तसं ते असं होते.
हम्म.
हम् समजून घेतली. कतहा आहेय. हगे तुम्हाला अजून हेच आहे मला
हो यायचेच ते आता कसले ते काय नाही.
कसलीे? तेजवता हम्म हम्म.
आता मुली शिकलेली आहेत हा आपण पण समज आपण समजून गे
पुढचं समजून घेतय आपणच तेज सगळीच विचारसरणी जुळते. तला असं पण नाही.
सगळ्यांचे विचार सरण्यात जुळतील असं नाही ना.
नाही स्कीिम हाताची पाचश बोट सारखे असत का. हा एक उंच एक बुट
प्रत्येकाच टोक ह
हम् आणि मोठा असल्यावर मोठ्यानी समजून घ्यालाच लागते.
हा मुट्यान समजुन घ्याय लागतय बारकेला कोणतं येत नाही. तू थोटी आहेस तुला समजत नाही असूनदेत हुं हे खरं खरं थोरल्या थोरल्या आसून थोरल्या किती ऐकून घ्यावं?
तेच की ती पण माणूसच आहे ना.
माणुसच आहे हम्म हं हॅलो मांजर आमचं ते पाल बघून आऊ आऊ करतय
हा हा आमचं पण मांजर हाय आमच पिल्या किड नेवून खाटीच्या खाली टाकतय. त्याला घरातच बसू देत नाही
पाल दिसली कनी ते माणसं आसूदे कोण आसूदे अगावर चढून वर पळ पळणार खायाचा पत्या नाही खरं ते पकडायचं
हा हा
आस हाय
हं हं
वार वारतेन सुटल आसेल ना आमच्याइकड वार सुट
वारं उशरचान सुटलय, गार वारं सुटलय दारातच बसले होतो. वार सुटलय हं
वारं सुटल आम हू आमची लाईट जातिया साडे अकरा साडे अकराला जात त्या ती दोनलाच येतिया रात्री, रोज. दिवसा नसत्यातच आणि रात्री पण तसं करत्या. होय. बाहेर झोपतोय जरा इकडं तिकडं चालूच असतय बघा. दोन वाजूस तर कस तर काढायचं नंतर दोन वाजल की आत जाऊन झोप
दोन वाजता?
हं.
नाही, रोजच का जाते लाईट?
ते आमचं असं हे येतंय ओ. काय म्हणत्यात? ते शेत शेतकी भाग येतोय वाटत.
हां हां.
त्यामुळ ती पंपांच्या लाईट जातात ना शेतकीमध्ये. आमची पाचच घर आहेत. तेवढ्याच घरा मध्ये तस आहे.
हाय का?
ली घर. हं.
खरं मग शेतात घर येत ना वारा असल भरपूर तरी.
काय ते?
शेतात घर आहे म्हणल्यावर वारा असणार की तुमच्याकड.
वारा असते खरं. वारं बंद झालं की डास लंय येत. लई डास. आता आज मच्छरदानीच बांधायचं म्हणलं. कारण पोरगं झोपतये पोरग्याला सगळ्या तोंडाला डास चावल्यात.
काय करायच सांगा? ते काहीतरी तोंडाला लावायला मिळतेय की लहान पोरांना डास चावायला.
ओडोमास तेल ना? हं, लावलं नाही ओ आज साईड इफेक्ट तेन काहीतरी होईल म्हणून.
हं हं. खरं, हे होतेंय नाही?
आता सरळ मच्छरदाणी तर न्हाय मच्छरदाणीच बांधायचो आओ संध्याकाळी.
चालतय की
दोन, तीन दिवस झाल, तस व्हाय लागलंय.
आमच्याकड नाही लाईट जाई. सोमवारचीच तेवढी ते पण स काय जातीया दहा अकराला.
हां,
तर लगेच या चार पाच तासानी. दाद्या,
हा हा लाईटिन आपली. लायटिन तर पिडलय बघा. बाकी काय नाही, लाईट नसले की काय सुधरत नाही.
व्हय.
चालते मग ठेवू का थँंक्यू काय.
हम्म दहा मिनिटे झाले.
हा.